हॅलो हा झालं.
ह्यच्या नंतर माझा कॉल करतो काय मी माझं पण राहिलेत ग
तुझी तीच झालेलीत नव्ह पण
ती मराठीवाली झालेलीत झाले नाही आणि मराठीमध्ये ते सगळं झिरो झिरो सेकंद पडलेत ग
मग गुजरातच वेगळ असतात व्हय
गुजराती नाय माझं काय तर कन्नड हाय.
हां हां हां
म्हणजे तेच आहेत गं तीन झालेत मला एक्स्ट्राचे पण ते पण करायचेत नायतर माझ सुध्दा ब्लॉक करतील अकाउंट.
हां हा
म्हणून अगं पूर्ण आवाज बसलाय तुला समजायलाय नव्ह.
हं यालाय यालाय आवाज मला
हां
कशा काय तब्येत बिघडल्या काय?
तब्येत नाय बिघडली गं ते गेलतो ना बाहेर फिरायला तवा ते वाऱ्याला बस लेलो खिडकीत म ते वारा शिरल्यामुळे ते आवाजच गेलाय माझा.
हां हा हा
तब्येत चांगली आहे सोड पण ते आवाजच गेलाय यांना झालाय, झालं तुझ
नाही अजून आताच जेवायचं तिचं की उद्यापर्यंत लास्ट कय नय करायचं मग
होय होय ते कॉलेज आलं बघ त्यांनी काय ते पंचवीसच्या नंतर अ होत ना
हां
मग त्याच काय झालं चालू झालंय का रजिस्ट्रेशन?
कशाच कॉलेज व्हय नही अजून झालं.
कुणाला विचारलेस
विचारलो की वैष्णवीला मगाशीच विचारलो नाही अजून चालू झालं.
हं हं
कधी होते काय माहिती पण डी के टी ला काय प्लेसमेंट नाही आहे.
हो को कुठल्याच कॉलेजला नाही अगं तिथलं माहित नाही ना आपल्याला अजून कारण आपले सिनियरच आता त्यांनी फर्स्ट इयरला आहेतं. फर्स्ट बॅच त्यांचाच आहे. मग बाकी सगळ्या डिपार्टमेंटला हाये म्हणव त्या डिपार्टमेंट पण दे देतो म्हणल्यात म्हणजे कॉलेज वाली पण ते काय कॉलेजवाले देतो म्हणलात पण ते काय अग ते अजून ते माहित नाय ना फर्स्ट इयर बॅच सुरू झालाय आता तर कुणाला प्लेसमेंट मिळालेय की नाही अजून माहित नाही कारण त्यांचा आता फर्स्ट इयर झाल आता आपण फर्स्ट इयर ला गेल्यावर ती सेकंड इयर ला जाणार ना. म्हणून म तेव्हा समजणार देतील की नाय प्रत्येक कॉलेजला
पाटील फोन केले तेचं तर तळसंद कॉलेज मधनं हां हां हां होय कॅपमध्ये नाहीयेत आणि नव्वद हजार
प्रायव्हेट कॉलेज आहे ते मला कॉल केल त्याने पर्सनल मेसेज केल्यात ते व्हॉट्सअपला
मला बी केल्यात की काय म्हणलं तुला
मला मी काय बोलल नाही मी म्हणटल हचल कर्शीित घेणार आहे सपलं कॉलकट केलो
मला पण अ विचारली तं मी म्हणलं कॅप राऊंड चौथ्या राऊंड पण ट्राय म्हल म ब राऊंड पर्यंत होते का बघा आणि मला फोन करा म्हणली त
हा कॅप रांड नसल्यामुळे त्यांच फक्त सीईटी इम्पॉर्टंट आहे होना पण नव्वद हजार को त्यां कास्ट वगैरे काही पकडत नाही प्रायवट कॉलेज
मी म्हणलो की सर कास्ट मध्ये काय फी म्हणता ना मग त्यानी म्हटलं की ते कुठलं तर स्कॉलरशिपच असते हॅलो ह ह
हॅलो हॅलो ह
हॅलो
बोलकी
वैष्णवी फोन करायला का ग तिच पण हा माझ्या फोनवर करा
मग हे कॉल कट झालं तर तुझं दहा मिनिट होत नाहीेत
हा मग तेच की मग ती साधा कॉल केली ती सांगितलो पाच मिनिट थांबा ब म्हणलो हा हा म्हणले
हा हा
हम्म माझा उद्या रिचार्ज संपणार आहे ग म्हणून
श
हा हा
ह
म्हणा तेच कि तिझं पण राहिलं तर मग तेच कराल
हम् माझे पण राहिलाच नव काय बघितलंच नाही आणि तुला पेमेंट कितीच
पेमेंट आल्यात की ते तीनशे सासष्ट आले आणि दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस दोन मिे आले ह
तीनशे सासष्टष्ट कधी झालं
ते परवा आल्यात बाई
तर या चालत का तुझे ट्रान्स्क्रिप्शनचे माझं ट्रान्सशनच फेल झा
आा
ट्रसश
हा हा
मग ते त्याच माझं आलं नाही माझ काहीतरी एकदा दोनशे
आठ अनेक चौदा अनेक एकशे
तू ट्रान्स्क्रिप्शन तेवढं केलंस
अडीच हजारच्या वर गेल्यात की
हा
आणि व्हॅलिडेशन आले पाचशे करतोय की
व्हॅलिडेशनचं पण नाही कारण ते पुरत आहे
व्हॅलिडेशनचं माझं तीन हजार साडेतीन हजार झाले आता
होय मग त्याच पण
त्याचं पण यायला आता पेमेंट यायलात वाटतं प्रोसेसिंगला पडले काय तर
हा ते तीन हजार असला कायतरी तिसरूपये वॅलीडेशन
हम ह
विध्दि म्हटली मला काय नाही आलं ते फॉर्म भरलीस तू
कसला
ते आज पाठवल्या होती मॅडम
नाही ग बघितलं नाही मी क काशावर पा
कार्य पाठ वाट
हा हा कुठला फीडबॅकचा काय
हा नाही फिडबॅक च नव्ह ते अग नपूर मॅडम नि मेसेज टाकला काहीतरी कॉल काहीतरी आहे ते तर रोज दोन तुम्ही देऊ शकता काय पेमेंट पण
बघायला नाही मी ते
फॉर्म भरायचाय ते बघते अला आवाज
होय आवाज तुझा लयेच अडकालाय तरी मला समजालाय
लच बाद झालाय ग मलाच बोलायला आ
कधी आलीस मग गावास न हम्म हम्म हम्म हम्म
दही खातोय मी
हमंम मग
हॅलो
हा बोल की
तो नितीला कॉल केलीतस की नाही
नाही मी तिला परवा कायतर आता आठ आठ दिवस झालं वाटत केलतो तिला पण ती काय ऑफिसमध्ये होती आणि ऑफिसमध्ये फोन दहा मिनटं बोलाय चालत नाही
कुठलं ऑफिस?
ते कुठे लागले की पतसंस्थेत
पतसंस्थेत कुठतं काय माहित नाही के ग आम्हाला.
चालल्या मला पण दिदी बोली.
झेरॉक्स ऑफिसमध्ये जात होती ना?
नाही नाही ते बंद केल्या वाटत.
पतसंस्थेत सरकारी
प्रायवेट असेल संस्था.
तस न्हव संस्था युनियन बँकेच्या खाली
इथं आपल्या गावात नवं इथं कुठं इचलकरंजीत म्हांडली मला.
हा हा किती पगार आहे म्हण
ते काय बोलले नाही पेमेंटचं. चाललं म्हण मग मी ती ऑफिसमध्ये म्हटली आणि घरात गेलो फोन लावतो म्हणली काही केली नाही. तिला टाईम नाही म्हणताना केलो नाही मी पण.
रोज जाते व्हय सुट्टी नसत्या?
रविवारचं काय तर सुट्टी असत्या वाटतं.
तुमच्या दिदी सोबत बसला असता काय? तुमच्या दिदी सोबत बसला असत्या काय? तेच म्हणलं. तू पण बघशील का नाही मग कुठेतरी?
हा बोघायचं आता काय समजा ना मला.
कॉलेजच्या मुळ ग.
होय.
कॉलेज च बघूया आधी.
पण प्लेसमेंट नाही कि कोमल काय करायच?
प्लेसमेंट अगं मला स्वाती म्हणली बघ प्लेसमेंट पण देतो म्हणल्यात. काय माहिती नाही आणि जे जे मगदुम साठी ना ती गौरी माहित हाय.
हा
त्या मी की नाय प्रिन्सिपल कड परत केलतो आणि तिलाच मग ती दिदी म्हणली मी जे जे मगदुम ला नाहीये.
म कुठाय?
ते अ सांगलीला जात म्हण कुठं.
काय करायला?
तेच की एम सी ए लाच हाय चिमनराव नाय ती.
असेल असेल मग.
पी एम सी ला तिकड हाय म ती विचारत होती प्लेसमेंट हाय काय?
हा हा
ए त्यांनासाठी मग त्याची मग माहिती दिली. उज्ज्वला म्हणून होती. हा तू कॉन्टॅक्ट कर.
आवाज लयच अडकालाय
आत्ता मग तिचा नंबर दिली ती मला मग त्या दिदीना मी मेसेज केलो आणि विचारलो दीदी मग तुमचं कस आहे ती म्हटली जर तू नियर बाय इचलकरंजीची आसशील तर डी के टी बघ कारण इथल्यापेक्षा चांगलं तिथं आहे
हा
आणि मी म्हणलं प्लेसमेंट वगैरे कसं दिदी म्हणल्यावर जे जे मगदुम देतय
हम
जे जे मगदूमला प्लेसमेंट हाय पण आपण अप्लाय करायला लागत म्हण फायनल इयरला गेल्यावर
हम्म
मग मिळतय म्हण म्हणली ती हाय प्लेसमेंट आहे इथं
हम्म
आणि बाकी काय फी ज विचारल मी तिला कॅप मधनं झालं तर सोळा हजार रुपये फी आहे वर्षाच म्हणजे कास्ट मधेच होत पूर्ण रीड्यूस होईल मी ओपन मधन विचारल माझ ओपन गर्ल कॅनडिडेटला ती म्हणली सोळा हजार फी आहे
हम
कश्याच म
हा वर्षाची
हम्म
हा
चार लोक खायचं जे जे मग तुमला ख लावायचं ेटीच काही तीस चाळीस हजार रुपये कान भरणार
होय होय आम्हाना तर गेलेल तेव्हा पंचवीस तीस म्हणलं त्यांनी
पंचवीस तीस मग ते पण काय कमी पडते इथ दोन वर्ष होत आणि इथ पण अपडाऊन करू शकतोय आपण
आणि ती श्रद्धा मांगलेकर काय कोण आहे ब
हम
तिचं ऍडमिशन करून आलेत मण त्यांच पप्पा जे जे मग तुमला
विदाउट कॅप राउंडसकी अगं जेजे मग तुमचं काहीतरी पन्नास काही साठ हजार त्यांच रिअल फी आहे म्हणजे बॉईस गर्ल्स ना आता गर्ल्स ना रेड्युस होते पूर्ण फी
होय होय
मग त्यात मध्ये असेल तर पूर्ण रेडस होईल ओपन पण नसेल तर बारा तेरा सोळा असं पडतय ते मग ती कास् मद येत्या ना एसबीसी का कुठ कुठला तरी कास्ट मध्ये मग तिच्या कास्ट मु तिला काहीतरी दहा हजार काहीतरी फी बसले म तिला ओबीसी मधन काहीत आहे म्हण ते
हम
मग तिझं डायरेक्ट विदाउट कॅब तिने इन्स्टिट्यूट लेव्हलला ऍडमिशन करून आले कॅपमधन झालं तर आण्खी फी कमी होईल वाटते
मग बघायला पाहिजे
ओके